दूध दूध आणलं का आणि तुम तुमचा दिवस दूध एक दिवस घेत घल त्याच्या एवढंच घट्ट ये खराब पण झालं ते फ्रीज मध्ये ठेवून
लेच घट्ट आात ते फ्रीज मध नाही ठेवत आम्ही
आणि ते ते मग चांगलं दूध पाहिजे
हा का
ह मी माझ सरा पाठवते उद्या उद्या बसून चांगलं दूध पाहिजे ते तरच घेनारच तुम
कोंबड्या बरवाय क्या
हा
अंडे वेता अ किती रुपयात?
अ ते काय दावरवरप आहे ते का अंडे गावरण अ ना हाबरेड आंड
अ चार पाच दि लकले आ काख अरकाट सगे अची.. हा आ म आधा द दजन घेयचे
हा का या्या म्हण नाही. हा फुकट मध्ये कोण दिन का वंदा बाई
भाव कमी क म्ह उ भाऊ कमी करा.
हा
का आपण भाऊ कमी करा. पन्नास रुपयाचे द्या
जेवढा आहे. तेवढाही नाही ना आता
नाही तर आमीन घेत झाले गलं बक आता का कुठून शिकल खरंच ठेऊ का?
हां..
लक्षितित..